हॅलो
हॅलो हाय काय आवाज
येतोय आवाज हा येतोय येतोय बोला
हा हा काय म
बोला काय बोलताय काही नाही तेच त्या ताईला मी विचारयचे की कसं करायचं. आणि त्यामध्ये एक कधी कधी असं म्हणजे चित्रकला स्पर्धा वगैरे असायची आपण आपल्याना आवड ते ती ड्रॉइंग काढायची कम्प्युटर वर त्याला कलर्स कराय हे हा छान वाटत मी स्मायली काढलेला म्हणजे सिमपलच घेत घेतलेली मि थीम स्मायली हा स्मायली काढलेला पण खूप म्हणजे कठीण जातं काढायला ते म्हणजे राऊड हा त्या म आप आपल्याना कशी सवय नसते ना त्याच्यामुले जरा कठीण जात मग ते मी काढलेलं तसं
हा हा आणि ते हाताने जमतय तस ते ह्याच्यावर बरोबर परफेक्ट येत नाहीत नय
कीबोर्ड ला माऊस असतो ना त्यांनी असं थोडं थोडं फिरवायचं. म ते जमत एकदा आपण हातामध्ये घेत ला न का आपल्याला येत हा मग आपल्याला सोप जात म आप पण जे काही काम करतो जे काही शिकतो ते आपण तिथे म्हणजे सेव करून ठेवायचं जेणे करून ते माहिती जावें नाही म्हणजे आपल्याला बघता येईल आपण काय काय केलंय ते
हा हा
हा आणि मग एक्झाम असते ना तेव्हा खूपच भीती वाट ते कारण की ना आपल्यासमोर कॅमे कॅमेरा असतो आपल्यासमोर हा आणि आपण एक एकमेंकीना विचरू पण नाही शकत की ह्याचं उत्तर काय म्हणजे क्वेशन येतात ना क्वेशन येतात ना त्या अन्सर द्यायचे असत म्हणजे पॅरेग्राफ असतो. अ त्याच्या आन्सर द्यायचे आपण
हा हा म्हणजे असं ते चार पर्याय असत्यात असं असतंय ना त्याच्यात पण एम एस आय टी मध्ये पण ह
तस असतं म्हणजे गोल राऊंड असत त्याला ठीक करायची.
टिक करायची मला असं एम एस सी आय टी मध्ये मला पण अठ्ठयाण्णव पडलेली सोडा त्यानंतर सगळं राहिलच ते हो पडले ते परत कसं झालंच नाही ना लग्न झालं. परत ते राहतच गेलं ते मिस्टर शिकवणार होते पण काय झालं ते म लग्नाच्या आधी शिकतेत तस लग्नाच्या नंतर लगेच होत नाही ना शिकायचं ते ते राहत नाही ते शिकायला असं नको वाटतय नी आता ते मुलं मोठी झालेत नाय ते असं आता डोक्यात यायला लागलय शिक का हो बसून काय करायचं बाहेरून तर परीक्षा देऊया असं
हो हं मग तेच आणि एक एक्साम असले की म कस जर आपल्याना जर नाहीच आलं ना जर काही चांगल्या असल्या ना काही टीचर लोक जर चांगले असेल म ते आपल्याला खुनवून सांगतात की ह्याच ह्याच हा आन्सर आहे मग ते आपल्यान सोप जात हा मला तर सांगितलं होत मला सांगितलं होत त म्हणून मी तुम्हाला सांगते, जर कोणतीच आई चांगली असेल आणि आ पण त्यांच्यासोबत चांगलंच राहायचं असं ओ बोलायचं त्यांच्याशी, नॉर्मली बोलायचं त्यांच्याशी नॉर्म हा म्हणजे आपण हा रागवायचं नाही त्यांच्यावर, आपण सम जुन घ्यायच त्यांना मग ते कसं आपल्याला सांगतात, आपली जर आपल्यावर वेळ आली कि मग ते पण सांग तात आपल्याला, की ही मला कधी उलट बोलली नाही चांगलीच बोलली मी तिला ओरडले तरी उलट कधीच उत्तर दिला नाही. मग ते आपल्याला समजून घेत च सांगतात पण, मग मी कधी कोणाला अशी उलट बोलली नाही ना. मग मला तिनी सांगितलं होत
समजून घेत
म्हणजे एक दोन प्रश् श्नचे मला उत्तर येत नव्हती, मी जाम घाबरली आता काय करू आता काय करू? मग मला त्यानी खुनवला, की ह म तिने खुनवला ह्याचा ह्याचा हा आन्सर आहे. मग तिला नंतर थँक्स बोल मी बोलो थँक्स, सांगितल्याबद्दल. हा ना, आपली बोर्ड एक्झाम कशी असते? मला तर एवढं आठवत नाही, ते कधी केलंय मी खूप वर्ष झाली आता. नाही आठवत. तो सर्टिफिकेट मला दिला होत पण तो, हो लग्न झाला माझा आ त्ताच झालं दोन हजार चोवीस ला. आणि माझी बारावी दोन हजार सोलाला झाली, म्हणजे किती फरक आहे बघा. दोन हजार सोळा, म्हणजे माझी बारा रावी झाली. नंतर मी टॅली केली कॉलेज होउन. आणि तेव्हाच मी जॉब करायची, जॉब करून मी ट्या सॉरी टॅली नाही, एम एस सी आय टी करायची अ हा म्हणजे जॉबला जाऊन, संध्याकाळी सहा वाजता सुटली ना मी जॉबवरुन की तशीच मी, एम एस सी आय टी ला जायची. म्हणजे बिट्स अँड बाईट्स अस नाव होतं तिचं त्याचं, हा तिकडे जायची. छान वाटायचं. हम्म आणि कसं नवीन नवीन व्यक्तीसोबत ओळख पण होते, तेवढं आपल्याला पण बरं वाट
बरं वाटतंय होय.
तेच, आणि काही लोकांना नाही आलं आणि जे आपलं जे काय झाला, आणि जी न्यू येतात म्हणजे नवीन येतात जॉईन होतात त्यां आपल्याला कसं माहित असतं ना, हे असं करायचं ते तसं करायचं म्हणजे मला माहित असत की मी त्यांना सांगायची की असं नाही तसं करा, हा जे आपण शिकलोय ते आपण दुसऱ्या व्यक्तीला पण सांगू शकतो, हा. हा म्हणजे त्यांना पण थोडीफार मदत होते.
होय होय.
असं
असं, मग आता मग आपण बी ए जरी घेतलं तरी आपल्याला आपण टॅली वगैरे असं आपल्याला सोपं पडू शकतंय, असं आर्ट घेतलं तरी.
हो, आता माझं तर आर्टसच होता, पण आता आर्टस ल्यांना टॅली, मला तर वाटते खूप हार्डली जाईल. कारण का आर्टस् वाल्यांना कसं गणित नाहीए ना, मॅथस नाहीये आम्हाला हा फक्त मराठी ते आहे. अर्थशास्त्र आणि ते मराठी, इंग्लिश, हिंदी ते सगळे विषय. गणित सोडून, म्हणून तर मी काय केलं नाही आरे खास करून तर, हा हा आर्ट्सच घेतला त्यामध्ये गणित नाही वि म्हणून मला तर फार आनंद झाला खरं सांगते! आणि माझी मैत्रिण आहे ती हा मला नाहीच खरंच नाहीच आवडत गणित हा विषय नाहीच आवडत माझे पाढे पाठांतर तीस पर्यंत होते म्हणजे, हा! हा होते मराठी मराठी शाळेमध्ये होते ना मी आ च्या गावाच्या शाळेत म्हणजे राजीव शाळा तेव्हा मॅडम एवढ ट्रिकली होत्या म्हणजे तेव्हा त्या अभ्यास करून मारून बीरून घ्यायच्या तेव्हा कस पाठांतर करावंच लागायच आणि जेव्हा मोठ्या शाळेमध्ये गेले हायस ला हायस्कूल ला गेले तेव्हा एवढं तीकडे लक्ष नाही देत म्हणजे असं काही तुम्हीच कराच हे ते असं मारत वगैरे नाही ना. मग तिकडे कसं नाही केलं तरी चालत हा एवढं नाही मग लक्ष नाही देत ते. मग इकडे कसं आपल्या मराठी शाळेमध्ये आपल्याला रोज डेली आपल्या म्हणजे संध्या का काळ झाली ना की फळ्यावर असं अ हा एक ते तीस पर्यंत पाडे असायचे आमचे! ते सगळ्यांनी म्हणजे प छडी असते ती घ्यायची आणि बोलायचा आपल्या पाठीमागे सगळी मुलं बोलणार. आपण हा, मग ते कसं पाठांतर राहत. हा आणि जेव्हा आपली प्रार्थना असते ना प्रार्थना तेव्हा सुविचार सुविचार बोलतात गोष्ट सांगतात आमच्या असतो अस म्हणजे मराठी शाळेमध्ये पेपर असल की हा पेपर आले की पेपरची बातमी असतात ती एक मुलगी कोण हुशार असेल तिला विचारतात, हा मग ती सांगते. असे पॉइंट सांगते मेन मेन.
हा हा हा!
आणि कधी कधी असं म्हणजे, हा आणि कधी कधी असे पाडे पण विचारतात तुम्हाला सत्तावीस चा पाढा येतो का अठ्ठावीसचा येतो का? मधले मधले विचारतात हा ते पण हा. आणि मला काय तीस पर्यंत पाटांतर होते त्याच्यामुळे का मला काय टेन्शन नाही मग मी सांगायची की मला येतंय मला, येतंय मी सांगते. हा मग मी बोलायची मग त्यांना आवडायच की बघा म्हणजे मराठीमध्ये पण मुली आहेत हुशार म्हणजे त्या सांगतात सगळ पाढे आणि ते नाही काही मो ठी लोक येतात काय ते बोलतात त्यांना? कमिटीचे लोक बोलतात ना त्यांना कमिटीचे लोक हा येता तात नाय ते, ते पण विचार तेव्हा मी एवढ घाबरली मला पा ठांतर होते पाढे तरी पण मी एवढी घाबरलेली म्हटल कुठला विचारतिल म्हणजे भीती वाटते ना ते, हा.
काय होईल काय बोलेल हेच भीती वाटते.
आपल्या मॅडम त्या आपल्या मॅडम त्यांच्या समोर बोलायला काहीच वाटत नाही त्या कशा रोजच्या असतात. त्या रोजच्या असतात मॅडम आणि अशी बाहेरची. कोण सर लोक आली की त्यांच्या समोर जरा घाबरायच होतं ना, मग एका मला विचारला होता पाढा आता एवढं आठवत नाही क क कोणता तो ह नाहीत तिसरी चौथीला काहीतरी असेन मी.
हा हा!
तेव्हा विचारला होता मग मी ते सांगितलं दोन तीन विचारले त्यांनी. ते ते गुड गर्ल छान बोलले. छान पाठांतर आहे सगळ, हा असं बोलले ते मला पण भारी वाटलं म्हणजे कोणीतरी आपली तारीफ केली हा तेच.. हा तेच ना छान वाटल...
वेगळंच होत आता शिक्षण लय वेगळं झालंय मराठी शाळेचं पण अस... ते इंग्लिश मिडियम निघल्यामुळे मग नाही ते मराठीशाळेला हेच झाल्याच झालंय ते..
हा ना आणि आता ती माझी मराठी शालाना ती तोडली आणि दुसरी.... नवीन बांधली आता.... आणि ती खूप वर्षे झाली ना माझ्या मराठी शाळेला... रायगड मध्येच राहते मी म्हणजे असं ते अं..... नाही एवढी माहिती नाही ते द्यायची पण आपण नॉर्मली असे बोलू शकतो.... असं म्हणजे ते ऍप मध्ये सांगितलंय ह.....
होय का नाही आम्ही असं बोललोच नाही.....
हा काय तुम्ही विचारता अस नाही विचरायच हा.... तर मग झालं मग आता तोडली ती शाला आता नवीन बांधली.... छान आहे ते पण हम्म पण आता.... पहिली जशी मराठी शाळा भरायची ना तशी आता नाही भरत आहे का आता बहुतेक जण कशी इंग्लीश... मडियम ला टाकतात किंवा मोठ्या हा... मोठ्या हायस्कूलला टाकतात मग ते मराठी शाळेला का अर्थच राहिला नाही म्हणजे कोण शिकत..... च नाही आता पहिले खूप.... पट होता आमचा खूप मोठा पट होता....
झालेत...
हा आमच मराठी शाळेमध्ये खूपच.... हा असा चे आमचा पण खूप मोठा चाळीस पन्नास तरी... पट असायच आमच्या वर्गात...
होय होय आमचं पण तसच होत ना लास्ट आमच बावन्न होत... त बघा हा हा....
हा काय आमच पण जेव्हा आमची बॅच गेली ना तेव्हा.... जेव्हा आमची बच झाली तेव्हाून म म्हणजे... मराठी शाले मध्ये एवढ कोण आल कमी होत...
जाइना झालेत कसं झालं इंग्लिश मिीडियम म्हटल कनी... आता असं लय मोठ्या शळेत घातलं हे झालं असं वाटायला लागलंय आता आमची मुल लय हुशार झाली.... ं व्हाय लागय हुशार होतील...
तेच ना पण जी मराठी शाळेमध्ये शिक्षण होत ना.... ते एवढं इंग्लिश म्हणजे असं मोठ्या नाहीच आहे आणि मोठ्या शाळेमध्ये नाही... तिथे कस डोनेशन वगैरे खूपच घेतात ओ...
खुपच घेत आणि तसं भरून घालायला लागलेत इंग्लिश मिडियम मध्ये.....
हा ना तेच ना आता माझ्या बहिणीचा पण मुलगा इंग्लिश मिडियम ला आहे ना बापरे म्हणजे एवढं लागत... तो ना त्याला फीज वगैरे... म्हणजे नवीन नवीन कपडे, बुक्स, चप्पल आणि.....
तर एकाहत्तर फी ह फीज आहे जर असं हजने नाही झालं तरी ते..... आता शिपाती भरून घालायला लागलेत जास्त करून आमच्या ननांनी आता सा..... अरे मध्ये मुलगीला..... एकाहत्तर बहात्तर रुपये भरून घातले आता पोद्दारमध्ये...
आपला कोण?......